हॅलो हॅलो
हॅलो आवाज येऊन काय हॅलो आवाज आला आता हा बोल की
तुझा आवाज येईन झालता मला अगं कसतर करून केल्यात हा मग कस तर करून सगळ्या म्हणजे असं कॉल करून करून कणी आता एकवीस पर्यंत कॉल आणलोय म्हणजे काय कुणासंग बो म्हणजे पाच सात कॉल कणी
ए एकवीस बरोबर बोलल्यास नव्ह दहा दहा मिनिटं
दहा दहा मिनटं बोलायला नाही त्यातलं पाच कॉल पाच सहा कॉल तसंच झाल्यात कारण की उचललीच नाही ती फोन
मग पयला कॉल करून सांगशील की नय
आग त साने कोण बोलणार माझ्या संग दहा मिनिटं तेजू संग एक बोललो तिज दोन राहिल्यात अजून पूर्वाच एक राहिलय तुझं एक राहिलेलं
हम् हम्
आता हे तुझा पाचवा काय सातवा कॉल हाय
व्हय लागला नव्ह
होय लागला की
परत लागला तर परत लाव एवढ काय व्हय सांग तस व्हय परत लागला तर परत लाव ग मला काय प्रॉब्लेम नाहीय
हा काय बोलणार खरं एवढं वेळ सारख
काय आता बाई आमच्या संग कश्याला बोलशील
लागत पद्मीला पण केलो खरं पद्मीचं कधी इरर यायला लागलं बाई पद्मीला केल्यावर पण
पद्मी नाही डिलीट केल्याय अँप
डीलीड केलीय व्हय म्हणून इरर यालय काय ते
हा म्हणून इरर यालय
म आमच्या श्रेयाला सांगितलेलो ती पण काय उचलली नाही फोन आणि मग तेजस संग बोलो तेजूला आणि आता करतो की दोन वेळा फोन म्हणजे होतय बरोबर तिझं दोन आणि तुला लागला तर तुला परत करतो आणि पूर्वाला एक दोन वेळा होतय मग
हम्म जाय
असं करून मग सात होत्यात बरोबर
हम्म नाहीतर वेळ नसला तर म्हणायच कॉल करतो कट करतो तेवढं दोन मिनिटं तर बोल म्हणायचं ते कम्प्लीट तर करायचेे ना काय आता आज काय करायचं आता ऑप्शन नाही आपल्याकडे
तुझं खरं ते हे हे झालंत नव्ह ते तू म्हणालतीस तसं म तुझं पण कॉल
तर पैसे तेवढे येत नाहीत ग त्याचे पैसे येणार नाहीत ना आपल्याला
अगं खर ते उद्याच लास्ट टई लावून मी केलो खर उचललीच मी ह मग तुला मेसेज करलोय खरं तुझं नेट बंद होतं तेजूला सांगितलं फोन करून सांग तिला सांगायला फोन करायला तोपर्यंत तुझं काय नेटवर्कमध्ये दाखव नेटवर्कमध्ये दाखवून झालत
ह नाही ते बॅलन्स आपला त्यामुळे फोन लागत नाही माझा ते काय झालं कालच झाला का बॅलन्स मग आज पण काय काम नत ते म्हटलं म नाही मग मण उद्या करणार होता बॅलन्स
म्हटलं आज फोन करायचं म्हटलो ग मी पण
हा हा नंबर आहे ना तिचा तुझ्याकडं
त्यांचा आहे घर मी फोन कस करणार माझ्याकडच कुठे बॅलेन्स असतय म्हणून केलं नाही मी व्हॉटसअप कॉल मला काय माहिती आणि म वटसअप कॉल कराय लागलेया म्हणून मी केली नाही सांगल होती तुला तेवढंच केली वाटतं त्यासनी केली नाही वाटत
बाळा माझ्या दोनच मैत्रिणींची ओळ करून दिलोय मी तेजी आणि तुझी आणि कुणाची कुणा करून द्याय नाही बोलूनण देत नाही पुन्हा सांगा तुमच्या दोघीं मला सोडून
हम्म आवरलीस
आवराले व आता भांडी घासाय लागली कंटाळा आलेला आता चहा पिलो चा पलीस की नाहीस
चहा पिलो बाई मी म्हणलं सकाळी तर कसं करणार तू वेळान उठतीस आवरली नसतीस म्हणून दुपारी बघितलो मेसेज करून तोपर्यंत तुझं नेटच बंद यायला ला
नाही का कस शनिवारच डाउनलोड करून आणतय त्या बॅलन्सच नव्हता डाउनलोड करून आणलेलो ते बघत बस झालो काही ऑन येतच नाही मी
हा मग तेजूला पण काल ती संध्याकाळी तिला मेसेज केल हो तो तोपर्यंत आमचं पप्पा तिने आलं मग इकडं तिकडं हे झालं त्या मग काय केलं नाही तिला मग सकाळी करतो म्हणलेल मग माझं पण आवराायचं होतं दुपारी केलो मी
दुसरं टास्क आले का तुला दुसरं कुठलं
नाही हेच या लागलय मग हे, पूर्ण केल्या शिवाय ते येत नाही काय?
माझं हे फोन पे, फोन अ फ्रेंडच निम्म झालेलं, तवर का मला दुसरं आलतं गं टास्क. बग मग तू रिफ्रेश करून बकी, सारखं रिफ्रेश करायं येते टास्क.
केलो खरं मग दोन तीन वेळा केलो. खरं अजून काय टास्क आल ना मग, आज निम्म झाल्यात बाळ. हां, मग आता येतील. मला वाटलं ही टास्क पूर्ण झालं शिवाय, पुढच टास्क येतच नाही.
नाही आलेल बाई, मला तर आलेल.
हम हम. तुमचं आधीपासन‌ करालागलेस, त्यामुळे तुला आल असेल.
तसं काय नाही, आलय लै जनांना.
हम्म. तेच म्हणलं, आणि काय
काय नाही बग निवांत.
पाऊस, पाऊस पडालाय काय नाही तुमच्याकड.
पाऊस आहे की बाई, दुपारी नव्हता बरं कपडे तर वाळी.
हम्म, पाच पसन आणि चालू झालायं.
व्हयं, चार साडेचारला कपडे. काडून आणलो वरची, आणि तवर पाऊस चालू झाला.
हम्म. मला वाटलं गावाकड गेल्यास का काय, नेटवर्क मध्ये नाहीस म्हटल्यावर.
नाही नाही गावाकडं, कुठं बाई जातीस सारख सारख. आता गणपतीत काढाय पाहिजे. सुट्ट्या आता हम्म
गणपत
नाही गल्यामुळे, आता नाही. गणपतीत जायला पाहिजे की, चार पाच दिवस तरी म्हणून सुट्या नाही काढल्या. आं.
गणपती करत्यात काय, म्हणलं गावाकड.
होय. गणपती असतोय की, आता आमच्या दोघांनशिवाय तिकडे कोण नसतेय गं, दोघंच काय करणार म्हणून आम्ही जातोय गेल्या वर्षी. हम्म.
तेवढंच सात दिवस मी इथे आहे. नाही तर कुठलं. तेवढं सात दिवस सुट्टी मिळत्या गं, आता जर सुट्टी घेतली नाही की,
तेवढ ते पण चार पाच दिवस काय सांग खोट कारण सांगाय लागते, कामावर मग देत्यात बाळ. असत्यात बग आता काय सांगता येत नाही, कुणाचं काय हाय. मी घेत नाही खर, शिवा खातोय की इथं.
ते तर आहेच, ते काय पा.. ते काय पाचविला पूजलेल हाय.
आता नुस्तं सुट्टी घेतली, सुट्टी घेतली म्हणत्यात सारखं.
नंतर न मी सण, म सणाला देत नाही म्हणायचं आयण टायमाला. ज्यावेळेला पाहिजे तव्हा देत नाहीत, मग असं करत्यात. आमचं ते, मोबाईल पप्पा आं.
आं.
हॅलो.
काय ते,
आमच पप्पा गं मला, इन्स्टा त्यावरल ते हेज पाठवालतं ते, इचलकरंजीतल ऑफिस वर्कच एक आलतो. ऑफिस असिस्टंट.
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो हा बोल की.
हा आवाज कट वलाय तुझा.
होय म्हणून बाहेरून थांबलं आता किती दोन तीन मिनट राहियला म्हणलं तेढ्यासाठी आणि नको.
हम्म प परवा दिवशी तसंच झालं चारशे किती झाल्यात बाई कट झाला आपला आपणच.
होय तेच की.
होऊ दे म्हणला आता कुठे एवढा आता अ बरोबर पैसे देणार आहेत.
ते याच्यामध्ये असते ब आपलं. ते कन्फ्युज ड डॅशबोर्ड मग कायत रा बघ त्याच्यामध्ये सगळं असते हिस्ट्रीचे आपण. किती मिनिटं बोललोय किती मिनिटं आपलं म्हणजे ते तपासलेला असतेय टास्क. हम्म.
त्यात दिसलेलं चारशे किती झालं तर परवाच मधनत कड झाला तो फोन.
हा.
ह
मग अजून पेमेंटला पेमेंटच्या यायला आले की नाही का नाही सोड टास्क. कंप्लीट झाल्याशिवाय येणार पेमेंट च.
पहिला प्रोफाईल टास्क ला काय नसते काय.
नसत ते एक दोन टास्क कम्प्लीट केल्यानंतर मग येते.
असं हाय वय.
च द्यायला सोड आमचं प्रोफाईल टास्क त्यानंतर नॉन बोर्डिंग आणि काहीत काहीत होतं. सोपं सोपं होतं ते आता नाही आलं वाटतं ते फक्त प्रोफाईल टास्क तेवढंच आले वाटतं. आधी आम्हाला आलतं ते स्टार्टिंग ला.
हेच डायरेक्ट सगळ्याच नाही हेच याय आले वाटत.
हो हेच चालेय डायरेक्टर ह आता कोण आता युजर नवीन असतील क नाही त्यांना. कुठलं हे कॉ कॉलचं नवं.
सलान.
ते तीस कॉल केले झालं की ते ते टास्क संपलं मग नवीन दुसर टास्क घेतेय.
नव नव बाकीच्याना ग जी नवीन नवीन ऍड होणार इथे.
हम्. त्यांना पण म कालावधी मिळतोय की आता तुझ्या अगोदर आ मला काय सांगितलेलं त टास्क. कम्प्लट करा मग मी तुला आठ दिवसा नंतर सांगलेलो मग तुला. आत्ता सांगितली तेन म्हणजे असं नवीन नवीन मग आता एका. हा.
मग मी जागी झालो लगेच. मग फोन करायला चालू केलंय अस केलय.
काय नाही बघ निवत. कुठे बाहेर तेजीकड नाही बाई गेलो घ घरात आहे सकाळपसून.
हम्म पाऊस आहे ना काय जात्यात सोड.
अ नाहीथलं तर काय सोड यांनी नसते तर मी गेलो असतो सोड येणे आहेत म्हणून नाही जात. नवराला गमत नाही ना एक एक तर फोन घेऊन बसताच स्वतः नाही तर स्वतः फोन घेऊन बसत्या आणि उगाच आम्ही गेल गे आणि दंगा.
रोज रोज असतीस तर काय घरात मग एक दिवस तर पाहिजे की.
आणि यांनी क्रिकेट खेळायला गेला चालते आणि. मी गेलो का लेगे पाच मिनटां फोन येत ते पण तेजूच्या त्याच्या फोनवर करतात मा्या फोनवर करत नाहीत. गेली काय ती अजून आलं घरला. मग तिज जाबई जाबई जा त्यांनी आणि चिडतील असं असतंय.
हो एकदा बघितले आणि ति राग.
तेजून बघितलं बग राग.
तेच म्हणूनच म्हणालेय ग
हम्म तेच की
ह चालतय आणि लागला तर करतो तुला फोन
चालते आता तेजीला कर तर का भांडी घासून घेतो मग येतो बाहेर आता बाहेरून बस
हा हा हा हा चालते मला आवरलीस की मेसेज कर हा ठेऊ काय?
हा हा